हॅलो हॅलो माजा हा येते का आवाज? हो हो याय लागलं मला
हा हा ते ऐकू येत नव्हतं. बर बर
काय चाललंय.
काय नाही आहे बघा तुम्ही? हा बोला की ऐकू यायलय हा हा जेवण वगैरे
जेवंन तेन झालंय हम्म ते अ परवा उकडीचे मोदक केलता ना संकष्टीला तांदळाचे ते कसे करायचे जरा सांगा की रेसिपी
हा
रेसिपी सांगा म्हंटलं ते तांदळाची उप कड मग कोण केलेले ते मोदक
हा नाही नाही.
घरी ते घरी कोणतरी केलेलं ना परवा म्हणत होता.
नाही. नाही नाही.
घरी युट्यूबच वेगळं पडतय आणि आपण असं बोलून आपला पण हे केलेलं असतय ना ते वेगळंच पडतय ती उकड मला जमत नाही व्यवस्थित
हा
मोदकाची उकड काढताना ना हा
हा हा
मग कसले करतात?
आमच्याकडे करत नाहीत त्यामुळे चे मोदक करतात आमच्याकडे
हा ते सारण भरून तळायचे ते का?
करतात.
ते तांदळाची उकड काढून करताय हा बाहेर आहे
हा हा हा
ते तांदूळ असतंय ना त्याचं पिठ जास्त येतय का आवाज?
ह नाही तेवढा का नाही. विचारल जस्ट.
ते तांदळाची त्याने उकड काढून मोदक करतात, प नाही ते मोदक छान लागतात खा खायला दोन तीन वेळा मी असं शेजाऱ्यांच्याकडून खाले ह. केशर वगैरे टाकलेलं असत त्याच्यावर.
पण ते रेसिपी माहीत नाही.
ते मी करायला बघितलं एक दोन वेळेला. खरं माझं ते फेलच झालं व्यवस्थित नाही झालं ते.
हॅलो.
म्हण युट्यूब हा आवाज येत नाही काय हॅलो. येतोय का नाही आवाज.
हॅलो हा मधेच आवाज येत नाही. ठी आहे हा तयारलाय बघा.
याला ना हा हा हा ब्रेक तुमच्या रेंज ला काहीतरी हे होत असेल. मी म्हंटलं मध ते ट्राय केलेलं बघून मधी मी ते मोदक बघून ट्राय केलेले आहे, आणि क नाही ते व्यवस्थित झालं नाही तो माझे. म्हणून ते युट्युब वर बघून काय. करायचा प्रयत्नच करत नाही मी जास्त करून.
होला अ मोजमाप व्यवस्थित पाहिजे. मग ते व्यवस्थित होते.
तेच के एकदम व्यवस्थित होतय त्याशिवाय व्यवस्थित होत नाही ते हो
होय होय.
कायमाने. पाऊस वगैरे झाला काय तिकडं.
तुम्ही काय करताय अ. नाही इकड पाऊस नाही, काल जर असा पडला. हा हा.
काय पावसाळ्याचे दिवस आहेत, असं वाटण झालंय. सध्या नाही. तुम्ही काय करताय घरीच असा हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हळूहळू या. काय खेळ नकोस. हॅलो. हम
हॅलो.
हा किती वेळ झाला, आवाजच येत नाही हॅलो. मला आवाज येत नाहीय तुमचं कायच हम्म. भरपूर वेळ झाला आवाजच येत नव्हता. होय यायला लागलं
आता याला लागलं
यालाय यालाय आवाज याला
बरोर रान्ज प्रॉब्लेम आहे
अरेंज तुमच्याकडून तिथून व्यवस्थित येत नाही आहे
हा हा तुमचे टास्क कम्प्लीट झाले
टास्क थोडे झालात थोडे करायचे कामातून कधी कधी वेळ मिळतोय कधी कधी वेळ मिळत नाही वेळ मिळाला तर मी फोन करते घरी कामच असतात भरपूर आणि काय वेळ मिळतो
हॅलो
हा बोला की तुम्ही बोलतच नाही आवाज येत नाही मला
हॅलो
हा मला आवाज येतोय तुमचा हॅलो!
हॅलो!
हा बोला की